हॅलो.
हा हॅलो.
हा. आहो काय कुणीकडे फिरायला वगैरे काय चाललंय?
काही नाही वो मी थोडं गावाला निघाले.
हा हा.
अ अर्जंट काम निघालं ना आमच्या इकडे पप्पाच्या गावी.
हा हा.
हॅलो.
हॅलो. हा हा. बोला हा येतो येतो.
हा. हे तर नेटवर्क जा तकडे ह्याच्यामध्ये आहे ना? ना खूप आहे. हम्म.
हो का? मला हे ह राणी मॅडमनी मला हे न- बर दिलेलं म्हणजे अस हे तर मला काही समजल नाही. ते म्हणजे कस करायच ते. काय वगैरे. तर मी मी तुम - - च हे बघितलं श्री स्वामी समर्थ- समर्थांचं हे करतायेत म्हणजे चांगली व्यक्ती दिसते.
ह हा
नंबर काही हे नाही केले. नव्हतं काय नव्हतं म्हटलं समर्थांचं हे आहे म्हणजे चांगलं व्यक्ती आहे म्हणजे असं कस- आपण कोणावर ट्रस्ट ठेवायच नाही अस - पण आहे ना? म्हणून ते भीती पण वाटते. तर मग बोले एक बघूया आपण करून कॉल.
गप वरती आहे ना ऐडमीन? त्या ग्रुप वरती भरपूर मॅसेज येतात ते. मग कुणाशी काय कसं काय करायचं? कुणाशी कसं काय करायचं? ते काय कळतच नव्हतं.
ह. मला पण काय आयडिया नव्हत. ह्याचं म्हणजे काय राणी मॅडम बोलल्या-
त्याशी मी सहज गेलेले हो त्यांच्याकडे. मग ते बोलले करता का? करा म्हटलं. मग त्यानी ऍप वगैरे डाउनलोड करून दिल. बघू म्हणलं आता कुणाशी बोलायचं?
तीन महिने झाले माझ्या पाठी लागल्यात कर. तू. कर तू. मला काही हे समजलच नाही म्हणजे- आणि काय होतो आपण फ्री नसतो तेव्हा म्हणजे समोरचा कॉल करेल अस पण होतो ना.
हा सबर सबर.
तर फ्री असतेल बरं आहे किंवा काय असं. आपण फ्री असतो त्या समोर तो पण फ्री पाहिजे हे वगैरे असं असत ना. मग ते कन्फ्युज होते मी आणि मला सवय पण नाही असे कोणाला कॉल करणार वगैरे.
नाही ना पण तोच तर प्रॉब्लेम आहे ना एकदा एखा्या अनोळखी. व्यक्तीला नक वाटत ना असं.
म्हणजे गैरफायदा वगैरे घेण्यासची भीती वाटते हो म
हा ना मग कोण काय कोण काय कोण.
हम् ह हा मी पार्लर म ध्येआहे म्हणजे. आता मला तर बघ हा त्यांचे चाललेय दोघांची मस्ती चालले. तुमची कशी मुलं वगैरे काय.
हम्
ह आता मध्येच गावाला.
तेच ते थोडं माहेरी चालले हो थोडंसं ते काम निघाले ना.
हम ह
त्याच्यामुळे चाले आहे उद्या परवा दोन तीन दिवसाांमध्ये मुलांना मी पण सोडूनच चालले आहे. थोड अर्जंट बोलवले म्हणून चालल्या हा.
मुलं इकडे आहेत का म्हणजे. स घरी हो का मग त्यांच सोबत आई आहे.
आहे आई मिस्टर आहेत आई आहे. हम्. म दोन तीन दिवसाांमध्ये जाऊन येते म्हंटलं ठीक आहे म्हटलं.
ह् ह ते एक एक मुलगी आहे निधी म्हणून तिने मला. कॉल केलेला पण मी हा हा. त्यानी तिने मला कॉल केला पण मी कॉल करायला नंतर मग ती फ्रीच नव्हती. की आजपर्यंत तेच नाही
नाही समोरचा पर्सन पण फ्री पाहिजे ना.
हा मला ह्याच काही एवढं समजलंच नाही टास्क बद्दल कायय कसं कायय वगैरे. आणि आपण म्हणजे दुसऱ्याला पण ऍड कसं करायचं कोणत्या विश्वासावर करायचं ते. पण आहे ना.
हो आणि कसं ते लेडीज लेडीज बरं वाटतं.
हा म आता मी फक्त जस काय केलं. अचली स्वामी समर्थ लिहील आहे म्हणजे ते हे व्यक्ती होल. विश्वासातली आहे स्वामी. जय जय बक्तय खरच सांगतेय तुम्हाला. त्याच्यावरच विश्वास ठेऊ मु ह
नाही खरं आहेच मी हे काय स्वामींची फक्तच आहे.
कारण त्यांच कस कोणी नाव हे नाही करू शकत. करू शकत असं आहे ना. ते चांगले व्यक्तीत करू शकतो म्हणून मले नाही हे. हे यांना कॉल केलेलं बरं आहे बोला ओळखीच तर नाही बोला. दिस म्हणजे असेल कारण आता नंबर तर कोणाच तरी घेऊन कॉल के
करायलाच पाहिजे बघू ट्राय कर. करायला पाहिजे ना म्हणजे आ ऍप तर डाऊनलोड केला.
चलो बघूया आपण कायतरी म्हणजे,
सेटर नाही आहे का,
हा हा ओळखते मी तिला तर तिने मला कॉल केला होता म्हणजे असं.
सेंटर आहे ना त्यांची परगी
हा हा ओळखते मी तिला चांगलं
हम्म
हा आहे तिने मला एक कॉल केलं होत आणि रिटर्न कॉल करायला मी फ्री नव्हती मझेच कस्टमर आले हे आलंय मध्ये राहून गेला
अच्छा हे तुम्ही भरले ह्याचा फॉर्म ते इलेक्शन फॉर्म भरले
ह झालं ते
आणि ते एसटीचा फॉर्म पण निघालेत ना
अचछा
ते पण एक तारखेपर्यंतच आहेत ना
हा बहत तीस तारीख ना
तेस का एक तारखेपर्यंतच ते मे बी असू शके ते
हो का काय आयडिया नाही त्याची
हा हा आले स्कूल मध ना मग इकडेच आहेतेत ना नाटलाच आहेत ना
हा हि ते पार्लरमध्येध्येच आलेय म्हणजे
अ दोघं पण मटल्या झाली ना
हां तिथेच आहेत
मी ते सेकंडरीमध्ये आहेत का प्रायमरीमध्येध्ये
नाही मुलगामध्येझ थर्ड ला आहे आणि मुलगी सेव्हन्थ ला आहे
अच्छा ब
सेकंडरी एक आणि एक प्रायमरी असा आहे
ह
तुम्ही ते बारकीचं कुठे घेतलं तर ऍडमिशन
इथेच आहे आता त इिकडे आली ना सेकंड्री मध्ये आली पाचवी ला गेले ना
मोटी आहे ना तुमची मुलगी
पाचवी ला गेली आता
ह आहे काय
हो पाचवी नाही आहे का ती
मला तुमचा आवाज ओळखीती वाट चेहरा असं हे नाही झालं
अहो ओळखता तुम्ही
ह
ह रोज भेटते पण मी म व कावया पार्लर म्हणलं तर मी ओळखले मग
हा का
हो तुम्हाला माहिती
एकदा बघ दवाखान्यामध्ये ऍडमिट होतं इकडे िघे डॉक्टरच्या इथे फिल्डून होरय तुम भे बघा मला हा त्याला ते बघा लहान अस र आपण इथे फिरायला गेलतो माहिते तुम्हाला डी मार्टला हो डी मार्टला यायला माहितीये.
हा हां समजलं.
आलं लक्षात आता.
हा आता आता परफेक्ट आलं तुमची मुलगी ते मुलगा आहे ना तुम्हाला एक. हा ते कांगल्यासोबत यायचे केलंय. पिंट्या.
आपण डी मार्ट ला गेलेलो एकदा.
हा आपण डी मार्ट ला पण गेलेलो एकदा ते गावातले एक वहिणी होत्या ना?
अमोल हा अमोल भाऊ त्यांची वाईफ त्यांची सगळी फॅमिली होती आपली फॅमिली होते.
ती केलंय हां. हच्यात ह्याच्यात कॉल किती केलेत तुम्ही काय?
हा फस्ट आहे तुमचा.
माझं पण फस्ट आहे म्हणजे मला पण ह्याच्यातली मला ह्याच्यातली काय आयडिया नाही.
मेसेज केला म्हणून ना मी पण रिप्लाय दिला. तरी मी विचारलं ना राणी मॅडमला विचारलं मी. असं असं मेसेज आहे समोरचा व्यक्ती मग म्हणज त सांगतोय म्हटले फ्री आहेत की नाही कॉल करायच म्हणून. अच्छा अच्छा ठीक आहे.
दहा मिनटंच करायचे असं काय आहे आता आपले किती सात मिनटं
पण जाऊ प्र लिमिटेशन आहे हो दहा मिनटाच.
हा दहा मिनिटाचच आहे नंतर त्या दहा मिनिटात आपण कट करू शकतो असं आहे. आणि नंतर यापुढे म्हणजे आपण काय करायचं एक एक टॉपिक घ्यायचं आणि मग करू या हे असं. ना म्हणजे म्हणजे आपला आपल्यातच होईल. कारण दुसऱ्यांवर कोणावर विश्वास ठेवायच.
नको आज मी आता झाले ना आता म्हणजे आता कॉल झाला ना उद्या तुम्हाला सांगते मी फ्री असेल तर.
हा म्हणजे तुम्ही करा मला असं करा म्हणजे. तुमचं एक होऊन जाईल ते प्रत्येकीच्या काहीतरी पाच आहेत ना?
हो पण ते कशावर ना करायल्यात?
ते कार कार कार्य ऍप्स आहे ना?
हां हां
त्याच्या हा त्याच्यात जायचं आणि माझा नंबर टाकायचा. तिथे तिथे नंबर दिलेय बघा कार्य उपलब्ध आहे ना, तिथे नंबर टाकायचा आपलं ते क्लिक करून नंबर येत येतो टाकायला तिथे नंबर टाकायचा आपला आणि तिथून तुम्ही कॉल मला करू शकतो असं करा.
अच्छा अच्छा हा हां आलं लक्षात
झाले ना आता आपले किती दोन मिनिट राहिलेत. ता दहा मिनटं झाले ना आपोआप कट करायचं नंतर मग परत फारत कॉल करून आपण एकमेकशी बोलू शकतो कोणत्याही टॉपिकवर
हो हो हो त्या त्याच बोलल्या त्या अगोदर तुम्ही साधा कॉल करायचा आणि त्याच्यावर डिस्कस करायच बोल एखाद्या टॉपिक वरती असं कुठलं बोलायच आपल्याला कुठलं नाही त्यानंतर मग ऍप वर न कॉल करून ना त्या विषयावर दहा मिनिटं बोलायचं
हो का
हम्
मला पण ते त्या दिवशी बोलल्या पण मी मला ते ते काहीच म्हणजे काहीच आयडिया नाही म्हणजे मला भीती पण वाटते मनात की म्हणजे कुठे फसा बिसायचो आपण
ते तर आहे पहिलं वाटत ते सगळं हो
कारण त्यान त्यांनी खूप केलंय म्हणजे त्यांनी वात लग्नाच्या अगोदर पासून करतात
हा ते त्यांना कंपनी ए आय कंपनीला जॉईंट आहेत ना
हम्मम्
ठीक आहे उद्या वगैरे आपण एखाद सब्जेक्ट बोलू चांगलं
चाले रेसिपी वगैरे घ्या किंवा काय शॉपिंगच घ्या चालेल
हो ना शॉपिंगच वगैरे करू मण डीमार्टच वगैरे असं
चालेल चालेल म्हणजे रेट वगैरे कसं काय वगैरे ठीक आहे आता माझ किती झालं
एक आमचं पण हे मॅट रंगोली नाही त्याबद्दल आहे बोलू तुम्हाला आता आपले झालेत कमप्लीट झाले का हो ओके बाय बोलू उद्या वगैरे